हॅलो!
हा येतोय का आवाज?
हा येतोय- येतोय त्या नंबरवर नव्हता आवाज येत हा ना.
हा मग तो नंबर तू काही कॉ करते तुला मी सांगितले, दोन- तीन वेळेस अप्लिकेशन ओपन नको करू म्हणून.
आं,
तू मला एक सांग तू जेव्हा इन्स्टाग्रामला चॅट करत असते, हॅलो!
हां, हां
मला एक सांग आता एक ऍप्लिकेशन चालू असतानी तू मल्टिपल एप्लिकेशन्स का वा
नाही मल्टिपल म्हणजे कुठलं माझं हे टास्कचंच.
तु हे टास्क चालू असताना तर दुसरं ओपन करून बसतो तेव्हा त्या गोष्टी होतात ते. हे जे बोलतानि तू कनफ्युज होते ना
हां हां,
झालं काय जेवण?
काय नाही जेवणं झालं ते अं दुसऱ्या नंबरवरून केलं ना चालू काम. दुसऱ्या आय डी ने.
काबर?
हॅलो!
इकडे किती पैसे भेटले? इकडे किती पैसे आले?
इकडं साडेतीन.
कधी आले?
हॅलो.
कधी आले पैसे? पैसे कधी आले?
ते असं थोडं थोडें करून येतात ते. म्हणजे आपण जसं टास्क कंप्लीट करू ना.
बर झालं. मला एखाद लाख, दीड लाख रुपये पाठवून द्या.
चालेल ना मग. तेवढं तोंडात साखर पडू दे, दीड लाख रुपये येऊ दे. लगेच ट्रान्सफर. ते माझं काय झालं, हा नेम कं आहे ना, मी ते झिरो बॅलन्स अकाउंट नव्हतं दिलं ना. मग माझे त्यातले ते चार्जेस लागले ते साडेपाचशे रुपये. ते इयरचे लागतात बघ.
कशाला, बँकेला?
हा, ते एच. डी. एफ. सी. ला ते कट नाही होत का इयरली?
हम्.. हम्.. हम्.
हा ते कट झाले ना. म्हटलं जाऊ दे आता तेवढे. मग ते माझ्या भाऊजईनी काय केलं तिने पण मम्मीच्या नावावर ते दुसरं पण चालू केलं, म्हणजे तिच्या मोबाईलमध्ये पण चालू केलं हे काम आणि मम्मीच्या मोबाईलमध्ये पण. मग ती बोलली, की ताई तुम्ही पण करा असंच. म मी पण केलं तसं. पण ते माझं ह्या मोबाईलला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, आवाजच नाही येत आहे. बहुतेक स्पीकर ऑन करून बोलावं लागतं, की काय बघायला लागेल.
मे बी असलं तसं. हा, इथं होतं.
हां. नाही हां नाही. तो दुसऱ्या नंबर आहे ना, म्हणजे माझा दुस दुसऱ्या, दुसऱ्या मोबाईलमध्ये सिम टाकलाय. तो जरासा हँग होतो ना मोबाईल, तो ठेवून दिला हो आता, तर मग त्याच्यात सिम टाकून, म ते दुसरं आयडी ओपन करून चालू केलंय. तर ते आजच झालं चालू. म्हंटलं, मग ते कॉल तरी पूर्ण होतील. आणि ते पुढचा टास्क येतो ना ट्रान्स्क्रिप्शनचा मी ते बघितले ना, असं पर्सनली पण बोलतात लोकं. ते पण येतं ना, ऑडिओ.
हं. तुला तर बोललो होतो, तुला मी अगोदरच सांगितलं होत की, फोन साइडला फक्त स्क्रीन ओपण, सेव करून ठेवून द्यायची.
बरोबर, ते दहा मिनिटं झाली पाहिजे ना बरोबर?
माझे तीन तास बाकी आहे अजून. स्वतःची कंप्लीट साडेतीन हजार रुपये कमवून घेतले. साधारण माझं तर अजून इथं
नाही, मी बोलले होते तुला. पण हा तू तू म्हणे मला टाईमच नाहीये मग काय.
कोणाला? मला, टायमिंगचा नव्हता प्रश्न.
नाही, नाही. आले ते नाही बोलले तेवढे. हा, म्हणून तर. अरे पण, विश्वास नव्हता ना खरं आहे की खोटं आहे. तर तू बोलला होता. आधी बघ कसं असतं? काय असतं?
हा, ते तर आहेच.
पण मग हाय खरं म्हणून. बरोबर आहे की नाही? उगंच काय रिस्क कशाला घ्यायची. मग आपल्यामुळे दुसऱ्याच कशाला नुकसान. म्हणून मी कोणाला सजेस्ट पण नव्हतं केलं अरे, तुला सोडलं तर.
हा मग एक कस्टमर आलंय मला. त्याच्यामुळं मी ती पण मला विचारत होतं मला असं पाहिजेलंय घरी बसल्या बसल्या, म्हटलं ठिकयं देतो तुम्हाला म्हटलं ते चालू करून. त्या मॅडमांना पण चालू करून दिलं तर बेटर होईल, तेवढं आपल्याला ती एक इतर बोलायला चालू होऊन जाईल
हो, एक हां आपण म्हणजे ना तू आता काय कर, तूजं तीन राहिल्यात ना, ह्या नंबरवर एक आणि त्या दुसऱ्या नंबरवर एक कॉल कर, म्हणजे मग होऊन जातील.
त्यानी दुसऱ्या नंबर, हा. माझे तीन बाकीयेत, आता एक तुम्हाला टास्क तो अगोदर एक, आपले एक, असेच पैशाचे पैसे कट होतात माहितीय का. अर्धा तास झालं तर, कट झाले, कट होतात ते.
किती?
नाही ते नंतरून टाकावेच लागतात. येत नाही पैसे. म्हणून मी मी हेच थांबवून गेलो.
हा का? नाही, पण मग तिथं ऑप्शन आहे ना, अकाउंट नंबर चेंजचा. म तेचे
ते नाही, ते नाही, ते नाही तू समजा आता हा कॉल बोलते बरोबर पाच मिनिटं तू बोलली न कॉल कट झाला.
हां हां!
बरोबर? तर मग त्याच्यात आपले पैसे कट होत होते.
नाय, नाय, नाय, तसं काही नाहीयं ते. पण त्यांचं, त्यांचं टार्गेट कायये की, एकशे ऐंशी मिनटं कंप्लीट झाले पाहिजेत. म्हणजे अठरा कॉल व्यवस्थित झाले पाहिजे, तीसपैकी. आता काय काइंचा रेंज इश्यू येतो ना?
हा!
मग काय काइंचं ती झिरोवरच गेले कट. आवाज, हॅलो.
येतोय आवाज, येतोय मला, तू बोल बर हॅलो, येतोय आवाज मला, तू बोलत रहा. नेटवर्क गेलं आता. तुजं नेटवर्क गेलं, माजं नेटवर्क हाय.